हॅलो हम्म काय चाललंय? अर्ले का का आम
हो आवडली बघा तुमची
झाले आवडली काम
हम्म
आणि काय
ख नाही पघ नि अत
काय वेगळे वेगळे पदार्थ रेसिपीज काय काय
वेगळ्या वेगळ्या पदार्थ म्हणजे असं मोस्टली कस नॉन व्हेज वगैरे असतात घरी जास्ती
हम् हम् हम्
तुम्ही काय काय करता
आमच्यात नॉन व्हेज चालत नाही
होय
अजी बात नाही खता कसू कस म न आमच्या
वगैरे काय
नाही नाही पहिल्यापासूनच नाही लहानपणापासून सासरी पण नाही माहिित
होय
आमच्या कास्टमध्ये झालतच नाही
लिंगायत राहात का तुम्ही
ब्रह्मण
ग्राम अरे वापरे स
म्हणजे आम्ही काय आमच्यात पण झालच नाही मोस्टली ते खायला वगैरे.
हम्म हम्म हम्म.
आता पहिलापासून म्हणजे माझ्या माहेरी पण करतात ना घरी पप्पा वगैरे.
हम्म हम्म हम्म.
जरा तेवढ सवय आहे.
आमच्यात नाही आमच्या पाहुण्या. माझ्या तर अजिबात नाही एखाद कोणतरी असेल पण नाही माहिती पण सासरी माहेरी तर अजिबात नाही.
होय.
व्हेज मध्ये काय काय बनवता तुम्ही स्पेशल. हम्म.
ब्राह्मणांच्यात काहीतरी अस. अस हे असतं ना ते. काय म्हणतात त्याला कसली तरी पूजाच्या टायमिंगला ती प्रसाद काहीतरी असतो ना.
कुठला.
अं उम.
मला आठवत नाहीये पण. एक ओळखीचे होते ते सांगत होते की म्हणजे प्रसाद काहीतरी त्यांचा असतो असं पूजेच्या टायमिंगला काही
नाही असं सत. शिरा करताना सुद्धा आम्ही कणी एक पीक केळी घालतो त्याच्यामध्ये त्याची टेस्टच वेगळी. येती.
केळी घालून.
केळी घालून पिकलेले केळी असतात ना ते केळी घालून शिरा करायचं पिकलेले असो किंवा अगदी कच्च. कच्ची घालायच नाही नॉर्मल जरी असेल तरी चालतात पण केळी घालून शिरा खूप छान होतो कुठल्याही. पदार्थ आहे हम्म वेगळच म्हणजे स्वयंपाकात सुद्धा आमच्या. तुपात शिरा पहिला दुधात आम्ही तो अं रवा असतोय की नाही तुपात भाजून. आणि भाजलेला तो रवा दुधात भिजत घालतो अर्धा तास दुधात भिजत घालतो.
रवा.
हो रवा भाजलेला तुपातला रवा अर्धा तास दुधामध्ये भिजत घालायचा.
हा.
मग नंतर ना परत आणि तूप घालायचं आणि तो रवा घालायचा इकड पाणी उकळायला ठेवा. ठेवायचं आणि तो रवा दुधासहित. तसंच घालायचं आणि ते उकळलेलं पाणी घालायचं थोडासा केसरी कलर पिकलेली केळ, वेलची. थोड जाय. फळ काजू, बदाम ड्रायफ्रूट तळून घालायचे तुपामध्ये आणि ते पिकलेले केळ घालून घेऊन. उकळलेलं पाण्याच ते प्रमाण जरा जास्त घालायचं ते पाण्याच म्हणजे आणि झाकून ठेवायच एक. दोन वाफ काढायची त्याला साखर घालून आणि असं मस्त होत. पाणी दू दुधाचं पण प्रमाण असतं अन् तुपाचं पण भरपूर प्रमाण असतं त्यामुळं. आणि कधी पण तू उपीट किंवा शिऱ्याला. पाणी जास्त घातल अन् झाकून एक वाफ काढली ना छान मस्त अस मऊ होत.
हम्म हम्म.
उपीटात पण आम्ही दूध घालतो पांढर शुभ्र पण होत आणि चव पण छान येते.
होय उपीटमध्ये घालतात ते माहितीये सोडा हॉटेलमध्ये वगैरे मोस्टली. दुधात म्हणजे रवा भाजून वगैरे घेतच नाहीत ना उपीटला. कच्चा रवा घालूनच करतात.
हम्म दुधात भिजवलं कणी चव एक छान.
हम्म.
कुठला नाही पदार्थ अस केला तर छान होत देेत ना त्याला हम्
काहीतरी स्पेशल करायचं झालं की सगळं सामान असल्याशिवाय ते करू पण वाटत
आता उन्हाळा काम पण आम्ही सगळं केलं भरपूर खूप छान झाले होते भरलेल्या मिरच्या, चिप्स डबूज पापड, पालक घालून पण हे केले हम्म केले होय.
हम्म ते टॉमॅटोचे पापड पण छान अस
मॅटोयय टोमॅटोचे पेस् करून म
म्हणजे आमचे कसं म्हणजे ऐक ऐक मुलं असं खात नाहीत ना कारल म्हणा किंवा पालेभाज्या वगैरे त्यामुळे मोस्टली मी हिच्यासाठी म्हणजे घरी बनवते सारखं काहीतरी पापडी वगैरे म्हणजे ज्यांनी जेणेकरून ती खाईल. कधी रव्या मधे तेन घालून बस वगैरे करायच हम्
करताना आपण गाजर वगैरे सगळं घातलं कि सगळं वटाणा वगैरे सगळं पोटात जात
हा तेच तर म ते तस पण एकेकदा खायला बघत नाही म्हणजे कारण की कसं होतं ते आपण चॉप करून घातलेलं असतं ना ती मिरची आहे म्हणून ती काढून ठेवत्या मग त्यापेक्षा मी त्याची पेस्ट करते पूर्ण एकदम
हा
वगैरे त्या एक पराठे बनतात नायतर उपिट मध्ये प्युरी करून घातलं तरी छान लागत ते मोठे पण आवडीने खातात आणि लहान पण
आता मी कारल्याची भाजी सुद्धा करताना म तसं करत नाही कारली चिरून घेते रात्री चिरून ठेवते. त्याच्यातल्या बिया काढते त्याला हळद मीठ लावून कापडामध्ये बांधून ठेवते. आणि त्याच्यावर असं खलबत्या त्याच्या खाली ठेवते म्हणजे जेणेकरून त्याचा कडूपणा जे असतो ना निघून जाणार असं हळद आणि मीट लाव दुसरे दिवशी तेल घालायचं तेला म्हणजे ते चिरलेले कारले चांगले भाजून घ्यायचे तेलात त्या नंतर न मग काढून घ्यायचे ताटात आणि मग त्याच्या तेल घालून जिरे, मोहरी, हिंग टोमॅटो कांदा आणि लसूणची जराची पेस्ट थोडीशी त्या लसूण जास्त नाही घालत त्याला कारण चिंचगूळ घातल्या अस पण थोडं अगदी नॉर्मल टमॅटो खांदा मग ते भाजून घ्यायच सगळं आणि मग तेज ते भाजलेले कारले परत घालायच त्याच्यावर पाणी खायचं शिंगदाणे कुठ्याने चिंचाने गुळ घालता म्हणजे अजिबात कडू होत नाही कारल्याची भाजी खूप मस्त
म्हणजे मी म्हणजे मोस्टली कसं करते कारलं पण असं कडू वगैरे काय लागत नाही म्हणजे साखरेचं प्रमाण मी जरा बऱ्यापैकी मीडियम ठेवते त्यामुळे ते खायला पण टेस्टी लागत हा
गुळ घालायचंग म्हणजे गुळ घातला पिव तब्येतीला पण चांगलं साखर जारा कसा हानिकारक असते गुल हानिकारक त्याज्यामुळे चिंचाने म्हणजे गुळ घातला की भाज्या कुठल्या पण चांगल्या हुत्यात थोडस नॉर्मल तुमच्या आवडी प्रमाण पायजे ह
आम्ही आमच्या मुलगीला घरी स्विमिंग टँक करून दिलाय हुभऱ्याच्या आतमध्ये थोडस पाणी भरलंय कटा आहे कटा वगैरे व्यवस्थित करून म्हणजे गरमी जास्त झालीय ना मग उगच मातीत वगैरे खेळत बसण्यापेक्षा म्हटलं पाण्यात खेळून वाईट काय
होय की बरोबर आहे आपले
सगळे तिथंच टाकून ठेवलीत
हम्म आपली पोरं आपल्या नजर समोर असलेली आणि खेळी म्हणस होत आजकाल मुलांना खेळणं पण गरजेच आहे ना घरात बसून नाही आणि बाहेर जरी सोडायच तरी भीतीच आहे ना एक
होय आता मध्ये मध्ये किती हे झालं बलात्काराचे केसेस
फार त्याच्या मुळं पण एक काम कमी करायचं पण डोळ्यात लक्ष ठेऊून पोरांनकडे लक्ष द्यावचं लागतं
आता काल काय परवा दिवशीच ती म्हणजे इथं गल्लीत खेळत होती मुलांनसोबत खेळता खेळता कुठ कुणाच्या घरात जाऊन बसलेली काय माहिती मी पूर्ण तिला जवळ जवळ अर्धा तास तास शोधत होते कुठं सापडली नाही मला म्हणजे काय समजायचं बंद म्हणजे इथं कसं सगळं माळ भाग हाय ना त्यामूळ मग कुठं काय जातय तिला एवढं माहिती पण नाहीये कुठं जायचं काय करायचं आणि एकाच्या घरात जाऊन ही निवांत चपातीचा गोळा घेऊन बसले खेळत तिथ
नाही आपल्या घरात काम नंतर करायचं पण पहिला मुला मुलांनकड लक्ष द्यायचं
माझ्याकडे तर माझ्या नाती आल्या की सुट्टीला मी कामच राहूदे तिकडं पण एक तर मी कुठे बाहेर सोडतच नाही काय घरात राडा करायच ते करा काय खेळायचं ते खेळा मग संध्याकाळी आमच्या इथे जरा गार्डन आहे पाच साडेपाच वाजता घेऊन की नाही त्यांना पण दिवसभर कंटाळा येतो ना एक तर आलोय आपण सुट्टीला आणि कुठं जाणं होत नाही मग पाच साडेपाच वाजता रोज इतका गार्डन मध्ये घेऊन जायचं मग फक्त खेळू द्यायं आठ वाजूस तर मग घरी आल्यानंतर जीव खानातून झ त्या थोडी
अ
तसं बाहेर पण जाणं होतं कुठेतर कुठे तर फिरायला पण तेवढंच रोज संध्याकाळ जरा त्यांना काहीतर वेगळं होतय ना
होय ते तरी आहेस.
हम्म आपणच बदलायचं काय करायचं मग, कारण बाहेरच्या ह्याच्याप्रमाणे आपणच त्यांना सवय लावायला पाहिजे. नाहीतर मग सारंख पण बाहेर हिंडून उपयोग नाही ना कारण काय काय वेगळं वेगळं ऐकायला मिळतं त्यापेक्षा आपणच काळजी घेतलेली बरं.
हम्म बाहेरच जनरेशन पण आता चांगलं नाही लहान मुलांना सोडण्यात पण काय अर्थ नाही.
मला तर फार भीती वाटते.
ह ह मोठ्यांनसाठी पण हानिकारक आहे ते खरं तर. आता जमाना सगळा पलटल्यासारखा झालाय.
झालंय सगळं विचित्र वातावरण झालंय. कुणावर विश्वास ठेवून
नाही अजिबात नाही. कोणावरती ट्रस्ट ठेवायचं म्हणलं तरी शंभर वेळा विचार करायला लाग
मग काय तर.
आम्ही तर हिला बस लावणार होतो शाळेमध्ये जायला. म्हणजे जरा लांब आहे घरपास पासून खरं मिस्टर म्हणले की नको बाई कोणाला उगच, कुठ कोणावरती भरोसा ठेवणार आहेस. तू कधीतर त्यांना भेटणार रिक्षावाल्यांना तेन, कुठ तर दुसरीकडच नेऊन वगैरे काहीतरी झालं बिल तर कोण सांभाळणार. त्यापेक्षा माझ काय हाल हा. माझ काय हाल होत ते होऊदे तिकडं. माझं मीच तिला सोडतो करतो असं झालं.
हम्म थोडे दिवस एक वर्षभर सोडायचं मग नंतर नंतर कारण कसं का जरा वळखीच्या पण होत्यात ना तिज्या.
होय आणि तिला मेन कस अजून शब्द असा जास्ती फुटत नाहीत ना दोंडातन. म्हणजे बोलते पण असं तर प्रॉपर असं समजत नाही ती नेमकं काय म्हणते किंवा काय बोलते ती ते. तिला काय हवंय हा. त्यामु म्हणलं वर्षभर आपण जरा स्ट्रगल केलं तर काय आता बिघडत नाही.
दिवस कराय
होय.
मुलांकडे लक्ष द्यायचं बाकी काय नाही.
हम्म.
मुलगा काय झोपला का काय?
सकाळी लवकर उठून बसला होता. ज्या दिवशी आम्हाला सुट्टी असते त्या दिवशी लवकर उठतोय. आणि नाही तवा बरोबर झोपून काढतोय निवांत.
ह.
हम्म. आता आज लवकर झोपलाय आता उठील.
त्याला वरच्या जेवणाची जरा जरा सवय लावली का नाही भात वगैरे असं?
नाही आता, म्हणजे तेरा तारखेला चौथा महिना लागलाय.
चौथा महिना आहे व्हय, मला वाटलं सात आठ महिन्याच आहे की काय.
चौथा महिना लागलाय म अजून दूधच पितो तो.
पेज वगैरे चालू, थोड्या दिवसाांनी पेज वगैरे चालू करायची.
तेच की पाच पाच साडेपाच महिने झाल्यावर चालू
हा हा तांदळाची पेज, मुगाची तिळ आणि तांदूळ तुपात भाजून घेऊन त्याची पाव पावडर करायची. जास्त दिवसाची करून ठेवायत नाही आठ आठ दिवसाची करून ठेवायची. जिरे घालायचे जरा त्या तुपात भाजताना. सगळं ते मिक्सर मध्ये आपणच घरात बारीक करून शिजून दुधात शिजून घ्यायचं हळूहळू त्याला तो जसं खातोय तसं थोडं थोडं पहिल्या दिवस एक दोन परत एखादा चमचा वाढवळूळू अस वाढवत जाय शकत पण तुपामध्ये भाजून घ्यायच आणि आठ आठ दिवसाची पावडर करून ठेवायच जास्त दिवसायचं पण नाही ना चालत
होय
आपल्या मुनांची काळजी आपणच घ्यायची
हम्म ते तर आहेच
प्रचंदाचा ज्यूस वगैरे त्याला जे आवडते ते फळ टोमॅटोच थोडासाग सगळ पदार्थ जे सिझनेबल पदार्थ जे जे असते ते
ण मुलगी एवढी दंगवली नाही कधीच म्हणजे खाण्यापिण्याच्या बाबतीत तरी कधीच तिने त्रास दिलेला नाही हा जरा असं तसा आहे मुलं म्हणलं तर जरा होत
आणि मुलांच कस पोडझरण नाजूक असतय त्याला जस ेते मुली कस सगळं सहन करू शकतात पण मुलांचा कोठा माजूप असत त्यामुळे त्याला जे पचतय त्याला जे आवडतय तेच झालाय
हो चालेल मग
हा हां ठीक